येतोय?
हो येतोय बोल.
हो
हा बोल की ही काय म्हणतेस?
काय नाय वो काय चाललंय?
काई नाई चाललंय काम आवरतीय मी घरातल चालू आहे.
हा
तेच म्हणलं तुला कुकिंगची आवड आहे ना.
व्हय
आपल्याशा सांगताय ती का छोट्या रेसिपी मुलांना पटकन झटपट होतील अशा असं का येईल का? येतं का तुला.
पौष्टिक मध्ये अ
दुसरं काही करून ठेवता येण्यासारखं कारण मुलांना कसं असतं बघ सारखंच काही ना काही ख्यायला पाहिजेच असत. हो की तस तुला येत असेल तर सांग किंवा वेगळी काही डिश असेेल येत असेल तसं सांग.
मी म्हणजे कस शिकण्या हच्यात एवढे भागच घेत नाही ना. त्याच्यामुळे एवढं मी हे करत नाही.
अच्छा हा
एवढं माझ संपत एवढं संप फरक नाही जेवणाच्या बाबतीत
मेन पॉइंट
अजून काय म्हणू शकते सांग तस.
काय देणार.
अजून काय म्हणलं मग
कायना बा तुम्हाला ही जी उम्म ढोकळ्याची रेसिपी येते का? केल्या सगळा ढोकळा कधी नाही
मी कसं केलं मी विकत आणल पीठांच मग ते केलेय. असंच पीठ जगात
हा हा मला आवडतेंय म्हणु विचारलं. पण कधी बाहेरून खाल्लाय पण कधी हे केला नाही केला नाही घरात.
हम्म हम्म हम्म मी पण जास्त मी कस पहिल्यापासून जॉब वगैरे असल्यामुळे कसं स्वतपाकात नेल असते नव्हते. मग ते लग्न झाल्यानंतर आपलं. तेव्हा नंतर मी शिकले सगळं करायला.
लगीन झाल्या सगळे शिकतात आपोआ ति ज बाजारीच पडते ना.
हम्. त्यामुळे आधी काय मी एवढं काय करत. नव्हती त्यामुळे अस ख माट कस म यट्यूबत बयच आणि त्याच्याप्रमाणे करायचं. आता कस भरपूर रेसिपी मिळतात छान युट्यूब वरून मिळतात त्या बघायच्या आणि करायच्या
तुम्हाला आवडती कोणत्या आवडती ती रेसिपी सांगा आम्ही करून घेतो.
ह.
हम् मला ह वर काय?
कोती पण हांग साध.
के स सिमपल भाज्या जास्त मी करत. स मुलांना जास्त पाभजी खूप आवडते आमच्यात ती एक आम्ही करतो हम् फक्त
त्या
हा म्हणजे मी वेगळ्या पद्धतीने म्हणतो कस आपण जे सगळ्या भाजी एकदम शिजवून घेत होती. सारख्या हा तस न करता. कांदा आणि आपले डोबळी मिस अस ती बारीक चिरून ती आधीच खूप. मध्ये तेल टाकून परतायचे मग तेव्हाच थोडस लाल. तिखट आणि पावभाी मसाला थोडासा टाकायचा आहे. मग त्या सगळ्या भाज्या बाकी च्या जास्ती त्याच थोड्या टाकायच्या आणि त्या परतून घ्यायच्या छानपैकी त्याच्यातच तेलात आणि मग नंतर शिजवून घ्यायचे
जे
तसं करायचं आणि मग नंतर परत आपण जसं कडईत करतो तस त्याच्यात बारीक लसूण आणि आल्याची पेस्ट करायची पण लसूण आहे ना अशी बारीक चायनीज मध्ये कसे बारीक चिरलेले असतात चपटे, चपटे हा तसे चिरून टाकायचे त्या तु तोडात आलेले छान लाग ते शिजल्यानंतर मग ते परतून घेतले ते परतून घ्यायचे मग त्याच्यात कांदा टाकायचा आणि मग आपलं लाल तिखट आणि मसाला तेलातच टाकायचं कारण कसं मसाला जर तेलात टकल्यान जर त्याची चव लागते ती आणि जर वरून जर कुट कुठला मसाला टाकला तर त्याचा फ्लेवर येतो त्यामुळे मग तो हे ना तेलात टाकायचा मग नंतर भाजी त्याच्यात टाकून त्याला भाजीला जरा उकळली हे झाली कि बटर टाक टाकायचं वरून नुसतं गरम भाजीत मग त्यांच्या मध्ये छान हे उतरतो रंग उतरतो मस्त म झालं मग अशी छान होती भाजी म काय पाव आपले नेहमीचे घायचे त्याला बटर लावून किंवा मग थोडी भाजी भाजी घ्यायची आणि त्यांच्यात थोडस पाणी घेऊन ते पातळ करायचे मग ते पावाला थोडस लावायचं आतल्या बाजून तसे पण पाव भाजायचे आणि मग तशे ही छान लागतात असं जरी केलं तरी चांगलं लागत मम्मीला सांग एकदा करायला मग
ह सांग ते घेईन
हम आता तू मा नॉनव्हेज वगैरे खातं असतीलं तर रविवारी मोस्टली मटन वगैरेच असतं
होय नाही एंवढी आवड नाही जास्त करून गोड आवड
हा म तसं मग रविवारी असतं तसं मग डिश परत पिझ्झा वगैरे पण मी घरात करते
मुलांना आवडतं त्यामुळे म हम पिझ्झा बेस मिळत हा पिझ्झा बेस मिळतो बाहेर तो बेस आणायचा. बेस नाही घरात फक्त आणते मग चीज वगैरे बाकीच जे लागतं ते भाजी म्हणजे म तूप टाकायचं तुपा मध्ये थोडासा ओवा टाकायचा आणि त्याच्यात कांदा टोमॅटो आणि आपली ढोबळी मिरची जर बाकिचं काही भाज्या तूम आवडत असतीलं तर त्या टाकायच्या त्याच्यात पिझझ्यामध्ये जर आवडत असेलं त म भाजी ती आणि थोडंसं तिखट टाक. फेसन ते करून घ्यायचं परतून आणि पिझ्झा बेसला मेवोनिज लावायच थोडस आणि पिझ्झा चटणी असते ती लावायची त्याच्यावरती ती भा जी स्प्रेड करायची मग तुम्ही वरून पनीर पण टाकू शकता. खिसुन किंवा तुकडे कसं हि. तसे टाकायचं आणि जर चिकन जर असेल तर चिकनचे पीस टाकायचे फक्त बोनलेस जे असतील ते ते जर करणार असेल तर ते आणि मग वरून मग चीज टाकायच खिसून मोजे रोलाचीज असत त्याचे ते मिळतातच. अ ब्लॉक्स असे छोटे छोटे जास्त ते मुजेरोलाचीज. टाकायचं आणि थोडस साधं चीज. आणि मग वरू ते ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स असतात ते टाकायचे मग आपली साधी कढई असती ना पसरट कढई असते खालून पसरट असेल असं किंवा तवा घ्यायचा. आणि तो ब बारीक गॅसवररती खाली तूप टाक यच आणि मग तो बेस त्याच्यावरती पिझ्झ केलेलं त्याच्यावर ठेवायचं आणि झाकून ठेवायचं. मग एक दोन तीन मिनिटं बघायचं कसं होते ते थोडसं. खालून उचललं की दिसत आपल्यला. खूप जोरात गॅस केला की करप पन जातात. मग बारीक गॅस तर तीन करत राहायचं म दहा मिनटात होऊन जातय पाच दहा मिनटात सुरवातीचा पिझ्झा जरा वेळ लागतो. एकदा तवा गरम झाला कि नंतर मग छान होतात. म्हणजे जिथं आपण पाचशे रुपयाला एक पिझ्झा बाहेर मिळ तो चारशे पाचशे च त डोमिनोसचा असे छोटे छोटे त्याच्यात भरपूर जवळ जवळ म्हणजे मी किती एक तीस चाळीस रुपयाला ते पॅक असतं त्याच्या तीन हे असतात तीस तीस रुपयाला असतात म अशे मी जवळ ज नऊ पिझ्झा ते पाचशे सहाशे रुपयात नऊ होऊ शकतात नऊ ते दहा.
हो आणि आत. आपलं घरगोत पण चांगलं असते बाहेरून. अससं. कधी काय वापरलं हे माहितीे नई.
हा मग ते सगळं आपल्या वाप. वापरायच सगळं घरातलं.
हम्म हम्म.
मग ते मुलं पण ते पण आवडीनं खातात आवडीतं छान मुलांना ते.
हो.
अस मस्त पैकी होत. त्यामुळे पिझ्झा असं कधीतरीण बाहेर खायचं म्हणलं की ते अम्म काय केवळ त्यातल्या भाज्या ते वेगवेगळ असतं ते आवडत नाही. ते नाही आपण कस आपल्या मनाप्रमाणे टाकू शकतो त्याच्यामध्ये ज मग पिस ला मोठे तुकडे करायचे असतील तर मोठे कट करायचे छ छोट पाहिजे असेल तर छोट्या साईज करायच कारण काही त्याच्या ह्याच्या मोठे मोठे अस. त ब कांदा अ परत हे.
अ हम्म चीली फ्लेक्स आणि ऑरेगानू घेतला हम्म हम्म.
हा मग तस ते टाकून खाया करायचं आवडत छान चेंज म्हणून कधीतरी कराय च मग काय आण आवडली का तुला रेसिपी.
आवडली की. करनार माहिती झालं की करणार.
तो हो आणि कसं होतं इथे एक तर आपल्याला हवं तेवढं चीज आपल्याला टाकता येतं. विकतच म्हणल्यावर ते टाकतील. तेवढंच. मुलांना जास्त आवडतं. थोडस जास्त टाकायचं पनीर वगैरे टाकलं की च त्याजी चव खूप छान लागते. हम्म. मग काय म्हणतेस आणि..
काय
नाही नाही शेती नाही आहे ना आमची. तुमची आहे ना शेती.
हो आहे
हम्म आहे बरं आहे शेती असलेलं चांगलं आहे. आता आमच्या साताऱ्यात तर इकडं काय आता आमचं हे नाही त्याच्यामुळे एवढं काही मला माहित नाही कारण शेतात जाणच होत नाही ना कधी...
हम्म हम्म
त्यामुळे काय एवढं काय नाही तुमच्या तुमच्या ह्याच्यात कायआहे पर्टिक्युलर....
आमच्याड उस भरपूर प्रमाण आहे पैसे पण भरपूर मिळतात तांदूळ हा आता भात आता हे भात आताचे रोपे झालूय
पण भाताला पाणी नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम य की ग कारण भ शेतीला पाणी खूप लागत